जेवण झालं क नाही
नाही अजुन तुमच
झालं बघा आत्ता जेवण झालं
हम्म मुलगा तेन जेऊला
होय जेवलेत बघा
बरंय काय मग
तुम्ही
हो हो मी पण बरी आहे
सगळे बरे आहेत का घरातले
सगळे बर आहेत तिकडं
होय बरेेत बघा आणि पाऊस त्यान कसं काय काय
पाऊस हाय जरा पडलाय नव्ह म्हणजे का काल आणि आज जास्त दोन दिवस जास्त पडला काल आणि आज जास्त पडला आहे परवा दिवशी जरा जरा पडाल एक थेंब थेंब
हो
हम्म
काय नाही बगा इकड पण आहे ना दोन तीन दिवस झालं असं आबळा आबळ घातले आणि आला म्हणजे एकदम येतोय, नाहीतर नाही पण येत असं झालंय.
तेच म्हटलं काय नाही बसलेलं बलाय दिवसान मला आज लवकर आलो नाही कामावर
होय काय तेच तुमचं काम तेन असतय आणि दमून येतायसा म्हणून कुठं फोन करायच म्हणून मी पण केलं नाही ओ.
हो लई काम तेन न व्हतं ओ, मग मी म्हटलं फोन करूया तम्हाला म दिवसांनी फो तेच सगी सग सुरय म्हणलं काय काय नवीन नवीन चालाय म्हणलं गु
नवीन टास्क आलाय की आहे
काय आहे ते टास्कचं
ते ओपन नाही केल माझं हेच राहिलय आणि
काय ते? माझं तर हे नवीन आलायच आप पण नाही झालेला कॉल
का पूर्ण का केला नाहीसा?
मग पेमेंट झालं नाही पहिला पंधरा केलेल्या कॉलचा आणि
कसं काय आलं नाही, काय चुकलं होतं? का पेमेंटच डिटेल घेतलं नाही तिथं?
नाही सगळं घेतलंह सरळ रोज ट्राय करतोय. मी नवीन अकाऊंट वरण पण ट्राय केलं सगळे इन्फॉर्मेशन सरळ पण भरली खर काय प्रॉब्लेम झाला काय क
दोन रुपये रिसिव्ह होते ना?
दोन रुपये नाही रिसिव म्हणजे रिसीव होत ते सगळ्यांच स्क्रीनशॉट मध्ये बघ स्क्रीनशॉट मध्ये बघितलंय मी खर माझ ते आहे कनी ते पुढचं जाईना, नो बॅ नो बँक बॅलन्स अवैलाबल अस म्हणतय
भरताना काहीतरी चुकलं असल एकदा लॉगट करून अनेकदा लॉग इन कराात तुमचा नंबर असं करायचं मग होतय रिफ्रेश करायचं. तुम्ही फोन केला सर कधी सांगितलं असतं.
होय मग ते मला वेळचं नाही ना कामात
तुमच काम असेल म्हणून मी फोन केला नाही काय काय झालं विचारायला. कस काय आता ओ की झाल्यात ना मैत्रिणी झाल्यात त्यामुळे सारखं त्यांच आता मध्ये टास्क आलता त्यांच
होय नको नंतर तेच म्हणलं नाही नंतर जेवतो. मग तेच म्हणलं काय काय झाले ते बघूया जरा विचारूया तुम्हाला ड तुम्हाला काय मा तुम्हाला किती पेमेंट आले.
आलंय की तस हजारपर्यंत आलेय की हजार एकदा नऊशे एकदा ह
हजार एकदा आणि नऊशे एकदा आले.
हा
कॉलिंग केलं
अ वीस ते वीस कॉल्स आहे ना तेव्हा ते कमी आलत
हा
आणि नंतर आता हे तीस कॉलच जेव्हा टास्क आला ना, तेव्हा आलं मग चांगलं. तरी पण, हा आल.
हम्म माझं नाय ना व आलो.
थांबा तूमचं काहीतरी चुकलं असेल, सांगतो मी तसं तुम्ही व्यवस्थित करा त्याच.
हा करतु की, काय करायचं सांगा मला जरा?
आता नकासा करू आता कॉल कट होईल.
आता नाही म्हणजे आता सांगा प्रोसेस. मला मी करतो नंतरच कि
लॉगट करून, आता दोन्ही सिम कार्ड काय तुमच्याच मोबाईलमध्ये आहेत. मग, हा मग लॉग आउट करा. तिथन लॉगउट करायचं आणि एकदा लॉग इन करा आणि खरा आणि तिथं भरा आणि एकदा.
म्हणजे ते त्यासाठी दोन्ही कार्ड एका फोन मध्ये लागतात?
नाही नसलं तरी चालते, ओटीपी फक्त घ्यायचं हो लॉग इन करताना ओटीपी जातोय त्या नंबर वर, कुठला तुमच नंबर आहेत ना त्याचा हा ओटीपी घालायचा फक्त. हे काय ना मग, मोबाईल मध्येच असा हे पाहिजे असं काही नाही.
एक एकदा काढतोय ते कार्ड. आणि ट्राय करत बसतोय, एक एक कार्ड लागतेय ना मम्मीला कधी कधी. त्यामुळे तिला पण देतो.
हा हा मग कामाच काय चालू आहे?
कामाच काय नाही, हाय लॅबमध्ये गर्दीते तेव आणि ह्या आता सगळं सुरू झालंय ना हे
हा.
मग आधी कसं बोलत होत, तवा सुरू नव्हतं सगळं मग आता सुरू झालय. हम्म तेव्हा सुट्टी आणि सगळं हाप डेच असायच नाही उन्हान ते मग आता सगळं शाळा सुरु झाल्यात, मग आमचे
जाय लागते
सकाळी नऊ ते सहा असते माझी.
नऊ ते सहा असते होय, मग घरातून कितीला निघतय?
घरातून साडेआठच्या बसन निघतोय की.
निघताय होय?
हम्म आणि तिथनं मग सहाला निघतोय मग तिथनं सहाला बसय हाय मला.
होय काय?
हा मग सहाच्या बसने येतोय घरला. हम्म. मग मुलगा काय करलाय? कोलेट ते म्हणजे लांब आहे म्हणजे का नाही, ती दुसरी एक बस पकडल्यावर मग लेट होतंय हॊ.
हा हा.
तुमचं काय सुरू आहे मग नवीन?
अस काय नवीन नाही बघा, जेवलो जेवल्यावर बघायच म्हणलं कोणाला? कॉल करायचा तोपर्यंत तुमचाच आला.
असं झालं वय मग काय ना. अससू दे अससू दे. मला पण कॉलिंग करायचंय हो खरं काय करू का नको म्हणालोय मी?
कराकी.
पेमेंटच काय मम?
होतय होतय हो थांबा. तुम्हाला परत सांगतो साधा कॉल केलावर, मग आणि काय?
म त्या मॅडम म्हणल्या रोज एखांदा तरी कॉल करा म्हणल्या.
होय होय.
हो म रोज एक एक करून टास्क तरी संपवतो.
हा चालतय की, ह निवांत तू हा भांडी घासायची. चालु आहेत बघा. जेवल असता हा भांडी घासत ती सवय ये मला
व्हय आमच्यात कधी तरच घासतात नाहीतर बहीण
त्यामुळे
हे ना तुम्ही
होय बोला बोलास की,
हा हा मग तिथ महालक्ष्मी मंदिर जवळ हाय का लांब हाय
आमच्या इथनं लय जवळ आहे. एकदम जवळ आहे. पाच सहा मिनिटाचा रोड हाय.
तुमच्या लॅब पासून का?
होय तुम्ही कधी आलाय काय?
तिकडं
या की लय आल्यावर भेटा मला.
होय होय भेटूया की तेच विचारलं कोल्हापूरात जातय का? म्हणून विच चारल तुम्हाला हा आणि ते माधबा रोड कुठ आहे ओ?
माधबा रोड तिथन रंकाळ्यापासन जवळ ये. आणि ते मंदिराच्या तिथंच आहे ते- अंबाबाई मंदिराच्या तिथंच आहे मातबा रोड जवळचं. तिथनच बाजारतेन सुरू हो
होतय होय घेण्यासारखं असतय ना ओ.
लई छान असत. लई स्वस्त असतात. कपडे तेन सगळं छान असतय. कपडे परत ज्वेलरी तेनं घेऊ शकताय तुम्ही. कपडे जास्ती जास्त स्वस्तात कपडेच की, हम्म तिथन मंग रंकाळयाला पण जावा. रं काळा बघण्यासारखा आहे न्यू पॅलेस जा.
नाय.
हं रंकाळा बघितलाय.
बघितलंय सलीतून बघितलंय असून नंतर काय नाय अजून.
अनं न्यू पॅलेस हाय मग. बघण्यासारखं न्यू पॅलेस.
तिथं काय ये?
तिथं आधीच म्हणजे असं म्युझियम सारखं छान हाय ते. बाहेरन तेन छान हाय आतनं छान हाय आणि महा. शाहू महाराजांचाच नाई नाई जुनीच हाय ती आता लय वर्ष झाली.
आहो ते मग शाहू पॅलेस असल हो.
नाई नाई शाहू पॅलेस वेगळा हाय त्यो न्यू पॅलेस एक हाय.
आता झालंय व्हय मं शाहू पॅलेस आम्ही बघितलाय.
शाहू पॅलेस बघितलाय व्हय ट्रिपला आलता का काय तुम्ही?
अं ते ह्या आमी हाय नां. तरी पण एक सातवी आठवीत असंल की सहलीतना आलतो. शाहू महाराजांन नी अं म्हणजे ज्या ज्या प्राण्यांचे हे केलंय शिकार केलंय त्या प्राण्यां अस सगळ्यांचं म्हणजे तेज्या आत असं. अ कातडी तेन हैत त्या प्राण्यांच्या वरची...
हां.
आणि तेज्या आत असं भुस्सा भरून हाय ना तिथं ठेवलंय काय तर... केमिकल लावलंय त्यामुळं ते वास तेन काय येत नाई कस ठेवलंय तिथं? नंतर त्यांची हा शाहू पॅलेस.... कोल्हापुरातच हाय की...
होय मला आता... वाटतो मला काय कळंना झालंय आता रूमचं....
हा मग काहीतरी वेगळं म्हणत असेल आम्हाला त्या वेळी शाहू पॅलेस असं सांगितलं होतो ओ....
होय हां हां हां हां हां..... चालतंय होय इथं... इथं कोल्हापुरात सगळं छान हाय बघण्यासारखं... क परतं पन्हाळा पन्हाळा जोतिबा...
हां.
अं राधानगरी धरण तेन सगळं बघायचं... छानच हाय..
होय.
हम्म तुमच्या तिकडं काय हाय बघण्यासारखं काय?
आमच्या इकड हाय की गणपती मंदिर हाय तासगावला नंतर भिवघाट म्हणून हाय तिथं महादेव... देवाचं मंदिर हाय. सुखाचारी म्हणून हाय तिथं पण महादेवांचं कायतरी हे असं म्हणजे... तिथं पण महादेवांचच हाय त्यानंतर आरव... मी म्हणं हाय तिथं इस्कॉन मंदिर हाय.
हां.
राधाकृष्णाचं थांबा.
हा.